हॅलो! हम
हा बोलालोय.
काय करालीसं?
का नाही
हा हा हा ते ना आयला. कुठं तर ट्रीपला जाऊन येऊया की खूप दिवस झाले त्यांना
हां उडत
तुझा आवाज बारीक यालाय जरा.
एक सेकेंद थांब.
हां.
बघ यालाय काय?
अ स्पीकरवर टाकलायस काय?
नाही स्पीकर वर नाई.
हां आता यालाय.
हा.
तेचं कुठं तर ट्रिप प्लॅन करूया कि जरा.
नाही सोड
नाही तुझा आवाजही नव्हे कानाला लाव जरा शक्यतो.
ला काय?
नाही अडकालाय हां आता आला.
आता बग की.
हा तेच म्हणतो कुठं तर ट्रिप तेन प्लॅन करूया की जरा.
हम्म पाऊस तेन पडलाय जरा त्यातल्या त्यात.
तेच
मी तर म्हणतोय की गोव्याला जाऊन येऊ या. बीचवरतीन जरा. तुला काय वाटतय.
चालते थोडं गोव्याला खरं कसं जायचं? काय नाही तेच म्हणजे बजेट किती होण
कोणती तर घेऊन जाऊयात तुमची नाही तर आमची. नाही तर आर्यन त्याची असली तर अर्यन त्येंची.
ड्रायव्हिंग लायसन हाय का हेज.
आहेत की हाय ड्रायविंग लायसन तेना काय होणार नाही आता आपल्याला. म्हटलं चालतय आपण गाडी घेऊन गेल्यावर
किती बजेट किती निघल खर
आता बघ आता आमची गाडी घेऊन जायचं म्हटलं ती गाडी चिंटेडतेन हाय तेण पण जरा इशू होणार. तुमची गाडी सगळ्यात सेफेस्ट आहे आत्ता तरी ना आणि तेवढीच आपल्यासाठी कॉम्पॅक्ट बरोबर आहे ती. स्टोरेजसाठी पण आणि निवांत. एन्ट्री आथा आहे तिथल्या जणा जा ना आपण -
म काय जास्त नाही सोड.
हा तेच की. हा आता आता तिघं जण असल्यावर क्वांटि फक्त हाय येऊ शकतो त्या ते बघायला पाहिजे कारण आता आपण किती दिवशी थांबणार राहणार त्यावर ठरणार
आपण ह्याच्यात राहू शकतोय डॉर्मेटरीमध्ये राहू शकतोय तिथं. कमी बसल आपल्याला म्हणजे एक सहाशे रुपये बसल जास्तीत जास्त.
हम् मी म्हणत गेलं तर टू नाइट थ्री नाइट सारख म्हणजे गेल्या सारख पण वाटतय.
टू व्हीलर वर न
नाही नाही, टू डे थ्री नाईन
हा तसं म्हणालायस व्हय, हा हा.
कारण मग गेल्यासारखं वाटत रे, एक दिवस गेलो नको बडबड.
नाय नुसतं ती ट्रॅव्हल ट्रॅव्हलच होते, तिथं जाऊन जरा एक ती एक दिवस फिरून, हा दोन दिवस फिरून मस्तपैकी आणि गोव्यात भरपूर फिण्यासारखं हाय बवा.
हम्म, असं नाही की बीचच भरपूर मंदिर वगैरे पण आहेत.
तेच ती आधी असायचं फक्त बीच होतं, खरं आता गोवा एवढं डेव्हलप झाली की नाही भरपूर फिरण्यासारखं हाय.
हा
आम्ही गेलेलो बघ, मी आणि आमचे कझन्स गेलेलो गोव्याला. एवढं फिरलोय बवा लिटरली, खरोखर तीन दिवस गे लेलो, ती चार दिवस गेलेलतो. हा त्यामुळे मला पण ते माहिती आहे, आणि मी रिसेंटली पण मधी बगायला जाऊन आलोय, त्यावेळेला तर मित्र-मित्र गेलेलो आम्ही, आणि बाईकने गेलेलो.
हा.
एक बुलेट होती आणि
बाईक वर खर असं अवघड पडते ना
त्या आम्ही नवीन नवीन
ते ना
हा ती आहेच सोड, ते जरासं तेवढं हे करावं लागते ऍडजेस्ट करायला लागतेच अरे त्यावेळेला नवीन नवीन गेलतो रे, शॉक होता जाऊया.
मज्जा तेवढी, खरं ती पण एक वेगळा मज्जा आहे रे.
हा, थ्रील आहे रे लाईफमधलं.
अरे, ती पण एक मूमेंट आहे.
हॅलो! त्यावेळेला जरा असं आमचं भरपूर जरासं मिसअंडरस्टँडिंग तेन झालं, जरा वादावादी त्यातल्या त्यात झाली.
हम्म हम्म हम्म
खरं तरी पण जाऊन आलो. यावेळेल गेले तर काय सीन हाय आपला फोर सगळं होतेय व्यवस्थित. आणि कॉन्ट्रिक का राउंड बघ, हा मग ती पाच हजार येईल, पाच हजार नाहीतर चार हजार. कार्डन, हा कारण आपण तिथं जाणार तिथं आ एक दिवस थांबण मग तिथलं जेवण खाणं. कुठंतर फिरलो बिरलो त्याचं
आणि किरकोळ मध्ये काय बाहेरचं वगैरे घे
घेतलं बितलं हा, ते काय पर्सनल खर्च आला सोड, शॉपिंग काय असेल ती. कायनी डायरेक्टली तिथलं जेउन खाणं आणि राहण्याचा खर्च ते आपण कौंट्रीमध्ये डिवाइड होणार.
हम्म हम्म हम्म हम्म
असा सिन होणार, आणि गोव्यात स्पॉट तेन मला माहित आहेत सगळं. अजून आपण जरासं गुगलवर सर्च सिन करून, आणि चांगलं काढू पण शकतोय. जे बघायला नाही ते.
तेच की, असे पण जे जे कॉमन स्पॉट आहेत ते नाही, असे जरा हिडन स्पॉट ते असतात ना, ते बघायला मज्जा येतं, कारण हे सगळीकड ते बिचेस वगैरेला आता गर्दी लय असत्या.
तेच तेच, निेवांत जाऊन येऊया मस्तपैकी, चि
हम्म तेच की जरा अ गर्दन फ्रेश होयला पण असुद्या रे.
हा तेच की. ह तुझी पण एक्झाम झाल्या रिसेंट- ली माझी बी एक्झाम झाली आता जाऊन या म्हण ती मी. निवांत चार दिवस तेव्हा तिकडे कायही विचार कराय नको.
हम्म तू मी येणार न कचे घरा आण-
त्याला विचारूया की सगळं ते काय येणार सोड मोस्टली काय सीन नाय त्याला पण-
तेच मग आपण जायचं का कधी तरी तुला असं वाटतय?
तारीख बघ आता आता जरा पाऊस चालू हाय गोव्यात जरा पाऊस कमी होऊदे म्हणजे जुलै- नाही त ऑगस्ट सप्टेंबरच्या- जाऊ शकते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जाऊ शकतोय.
कारण सप्टेंबर मध्ये गणपती हा- गणपतीच्या नंतर आणि दिवाळीच्या आधी किंवा नवरात्राच्या त्या पिरियड मध्ये जे- म्हजे पार्कांमध्ये म्हणजे आता आपल्याला पैसे पण येत्यात-
हां तेच तेच सगळं होतंय व्यवस्थित.
हा आणि मग आपल्या ह
माझी एक फ्रेंड होती आणि- तिची एक फ्रेंड होती त्या दोन्ही अ मुलीच होत्या. अ त्या दोघी वैयक्तिक गोव्याला जाऊन आल्यात.
होय.
ती आमच्यास क्लासमधली आहे ती मुलगी ती मुलगी आणि ती- फ्रेंड आणि ती पण सेम कॉलेजमध्ये फक्त ब्रांच वगेळी त्या दोघी- तिनी हे बुक केलं काय ते आपलं कॅब बुक केली. हां ट्रॅव्हल्सन कॅब बुक केली. ते काय म्हणतात की त्याला, ते लक्षात इना मला आता उबर नाही रे ते काय तर म्हणतात त्याला ते बुक केलं. त्यानंतर ती तिथं गोव्यात गेलीत. तिथ राहिलीत ते फिरली कसलं कस स्पाट फिरल्यालत माहिती आहे सांग- त्यानंतर मग परत येताना-
अ बाईक रेंटत नाहीच्या तर छडत-
ह नाही बाईक राईड नाही फोर व्हीलर बुक केलेली आहे ती इथणं जाताना आणि येताना पण- परत हा रेट- घ काच नाव किती गो गो का काय तर आहे ते ज्यावर न ती गेलेलीत आणि तिथनं परत ये- ताणा मग ट्रॅव्हलस माधन आल्या एकतर दोघीनी सगळं मॅनेज केलं. आणि त्यातल्या दोघी पण त्या दोघी फुल पॅनिक आहेत, म्हणजे जरा काय झालं की ते पॅनिक होत्यात. त्यांचा स्वभाव माहिताय आहे मला तरी पण त्यांनी मॅनेज करून जाऊन आलीती. आणि ती दोघजण होती त्यांचा खर्च पर पर्सन आठ हजार आला.
हा खर दो जेवडी कमी अस तेवढ जास्त कोंट-
हा खरं ती फिरलीत सगळी
पण आहे ते कुठं जाणार किती राहणार? त्यानंतर कुठल्या ठिकाणी जाणार ते-
ती रात्री पण तिथं गोव्यात फिरलीत. सगळं त्यांच्यावर इन्सिडंट झालं त्यानंतर न- तिथे जाऊन त्यांनी टू व्हीलर रेंट केल्याली ते सगळं सगळं त्यांनी एक्स्पिरियन्स करून आलीत.
ह
बीच ला गेलीत अंजुना बीच ला गेली मार्केटला गेलीत. भरपूर ठिकाणी जाऊन आलीत ती.
हम त्याच्यान मजा एक्सपिर- नाही रे ते एक्स्पेरिअन्स लाफटाइम राहतोय ना आपल्याला.
हां तेच की सांगणार कहाणी काय सांगणार नंतर न मुलांना अहं जाऊन याय पाहिजे एकदा ना एकदा तरी.
ठरव्याव मगं कारण काय विषय हाय अस असं कंटाळा पण याला म्हणजे घरातल्याना पण आता कन्व्हन्स करून ठेवता येतय की आपण सांगू शकतो की ह्या ह्या तारखेला
तेच की असं असं जाणार हाय बास.
आधिष्ठ त्याला परवडते ना एकदम एंड मोमेंट ला ठरवलं ते प्लॅन पण नाही व्हायचा आता पासन घरातली पण काय बोलणार नाही.
हम्म हम्म तेच.
आणि आधी मधी काय का
हबग माझा पॅन मी तुला सांगतो काय डायलिक शॉर्ट मध्ये आपण इथनं सकाळी जायचं गोव्याला पहाटे. म्हणजे आपण तिथं पोचतोय अराऊंड कितीला तर तेन बघायचं. ते एक पोचिग म्हणजे इथन लवकर निघायचं चार, पाच ला. मग तिथं आपण पोचतोय बाराला तेन. रूम रेंट करायची आउट साइडला नाहीतर डॉर्मेटरीमध्ये राहायचं. तिथनं मग असेल ते जेवण, पाणी करायचं मग थांबायचं जरा दुपारी मग परत संध्याकाळी बाहेर पडायचं. चारला मग तउद्या तेन बीच वरती गेलो तर गेलो. फिरून यायचं तेवढंच हा संध्याकाळचा घालावायची कुठ तरी एका गार्डनमध्ये बास. त्याच्यानं तर न मग सिंगमची शूट झालेलं बघ पिक्चरच ते हा तिथं घालवायची. हा तेच तिथं संध्याकाळ घालवायची. आणि मग त्यानंतर न यायचं रूमवर हा मग उद्या दिवस चर्चेविरचे करायचं त्यानंतर न ती स्ट्रीट फेमस आहे तिथं फॉम टेन्स तिथ जायचं ऑल सॉल्टेड आहे भाई त्यानंतर मग बीचला जायचं. ते सोथ साउथ बीचला जायचं तिथं बीच किनी अनडरेटेड हायत खरं सिनरी एवढी चांगली असत्या कनी आईशप्पथ सांग वॉस सिनरी.
फोटो क्लिक करायला मज्जा यायला पाहिजे
सिनरी भरपूर चांगली हाय. म ते साउथ बीच ला जायचं खरं ट्रेकिंग विकिंग असते जे चॅलेंजिंग असतय हे असतय. तिथं राहायचं ते करायचं आणि त्यानंतर हा त्यानंतर रूमवर यायचं. त्यानंतर म थर्ड शॉपिंगला जायचं. अजुनाबा बीची इथे मोठ पार्क आहे तिथे जाय फि फिराय बिरा करायच काय कले घ्यायचं आणि घ्यायचं सगळं सिम्पल आणि मग कसिनोला गेलो तर जाऊन पण यायचं बिग डायडी नाही तर कोणतं तर होणून जातंय. ऑल सॉल्टेड आहे भाई आणि आपल्याकड
नुसार करायला.
आणि आपल्याकडं फोर व्हीलर आहे. त्यामुळे आपल्याला ट्रॅव्हलिंगचा विषय नाही आहे आणि गोव्याच रोड सगळी चांगली हायत. ए टू झेड गोव्याचा रोड चांगले आहेत त्यामुळं काही टेन्शन होणार नाही आपल्याला.
हे मात्र गोव्याचा रोड
म्हणून म्हणतोय जास्त वेळ करायला नको. जाऊया चला उद्याच.
मायाकड मॉनिटरी णार.
हम्म हम्म.
ते जरा पाहिजे. सप्टेबर आणि आपल्याला ऑनलाईनो पण बघत कुठले कुठले हिडन स्पॉट आहेत ख हॅलो हॅलो हॅलो हे हॅलो